हा, हा, आयत
हा, येतय ऐकू!
हा, तेच म्हटलं, कोणच्या गावाचे हाय तुम्ही?
आम्ही का, कोडपांढरीच्या.
कोड पांढरी, आणि शेतामध्ये झालं काम?
हो, शहादा तालुक्यात, तालुका आहे आमचा शहादा.
हो चालेल, म अजून जेवण झालं का तुमचं? हॅलो! हॅलो!
हा, तुमचं झालं का जेवण?
हा नाही अजून बाकीयना.
बाकी आहे का?
हम्म.
काय मग चांगलेय ना तुम्ही?
हो मी चांगली ना, तुम्ही व्यवस्थित आहे का?
चांगली आहे मी पण!
हा तुमच्या घरात किती सदस्य आहे?
आम्ही का मला दोन मुलं एक मुलगी आणि एक मुलगा आणि आम्ही दोघं नवरा बायको.
चार आहे आम्ही हो.
हम्म. म्हणजे दोनच मुलं आहे तुम्हाला एक मुलगी आणि एक मुलगा हम् आणि सासू सासरे वगैरे राह
ह नाहीय वारले ते हो हो दीर आहे मला
हम्म
दोन दीर आहे
तुमचे लहानच कुटुंब आहे तुमचं ना
हा लहानच आहे पंदीर जास्त आहे
हो का किती आहेत
हा म्हणजे दोन मोठे आणि एक लहान म्हणून तीन आहे आणि आम्ही मोठे आहे ना सगळ्यात म्हणून चार बावंडे आहे हे
हा
हो
तिघांचं लग्न झालंय
हो एकाचं बाकी एक लहान आहे ना त्याचं बाकी आहे आणि आम्ही हा दोघी म्हणजे घरीच आहे शेतात काम करतो आणि एक आहे ना माझ दुस नंबरचा तो तिकड बुलढाणा सर्व्हसला आहे तो
हो का
नोकरी करतो तो तिकडे
तो तिकडच राहतो असं
तिकडेच राहतो असं सुट्टी वगैरे राहिली ना तेव्हा येतो तो
मग हे बाकीचे दोन तुमच्याच घरात राह
नाही वेगवेगळं आहे वेगवेगळे राहतात
हा तेच म्हंटलं आमचं तर मोठं कुटुंब आहे सात सदस्य आहे आम्ही हो
लग्न झालं का तुमचं
नाही ना माझं पण लग्न बाकी कि सोनालीे ताई आहे सारखं
आली मॅडम आम्ही फार हे करतो लग्न कधी करणार मॅडम असं करतो पण मॅडम चांगला मुल भेटणार तेव्हाच करणार मी मॅडम पण आमच्या फार हुशार आहे ना आता तसा मुलगा भेटणारस लग्न नाही करणार ते
तेच ना आमच्यामध्ये चांगले मुलंच भेट त नाही ना शिक्षित हम्म
आणि मॅडम किती हुशार आहे आमचा मॅडम हो
हो तेच ना त्यांना ना चांगला शिकलेला मुलगा पाहिजे आणि बरून अजून सर्विस करणारा
हो तसच म्हणतात मीम न पाजे च स गुे म्ह त्याच्या म तेव्हाच लग्न करणार असं सांगते मॅडम
आणि ते कस आम माझ्यापेक्षा मोठ्या आहेत ना त्या म्हणून त्यांच जागोदर होणार मग माझं होणार
असं का ह मॅडम मोठे आहे का
हो मॅडम होते
हा तुम्ही लहान
हो
हा तुमच शिक्षण काय आहे
माझं शिक्षण एम ए मास्टर ऑफ आर्ट ह्
असा चांगलं आहे मग आता तुम्ही सध्या काय करून राहिले
मी आता कामाला जाते म्हणजे कि एक शाळा आहे मला तीन दिवस तिथं मुलांना कम्प्युटर शिकवायला जाते
असं का ह हो
तुमचा आता पाऊस चालू झालाय का
नाही म्हणजे पावसाच सगळं हे वातावरण असं झालंय पण पाऊस काही आला नाही ना थोडसाच पडला आणि पेरणी
हो का आणि मग अजून काहीच ते पेरणी नाही केली का तुम्ही
काहीच नाही केलं अजून मक्का एवढं टाकलंय मक्का फक्त ह कारण कि ते पाणी नाही आलं तरी मग ते होऊन जात पण ते कपाशी कस खराब होऊन जाते ना मग बियाणं हो म्हणून काही लावलंच नाही कपाशी
आमच्या इथं आल होता काल खूप आला होता एक दीड तास हा
हा ना आमच्या इकड पाऊसच नाही अजून
हम्म आज पण थोडस दुपारपर्यंत असं बारीक बारीक आला मग नंतर बंद झाला हम्म मग तुमची किती शेती आहे
आमची शेती का तीन एक तीन एकर आहे हो हो
येत मग तुमची
हो पण ना पाणी नाही कोरड वागू आहे ना
आणि म्हणजे सगळे भाऊ मिळून आहे का
नाही म्हणजे म्हणजे वाटप हे झालं ना आमचं वेगवेगळी करून टाकली शेती पण घरं पण सगळं वेगवेगळंच आहे आमचं आमच्या वाट्यामध्ये तीन एकर आहे शेती हा
हो म्हणजे तुम्हाला चांगले शेेत
हो तस आपल्याला खायला होतचते आपल्या होऊन जात
तेच ना मग
आपलं घर चाललं जात,, हो यायचं ना. यायचा ना ऽऽकधी इकडं हा सोनाली मॅडम सोबत, यायच इकडं आज मॅडम पण आल्या होत्या भेट झाली मॅडमशी हां.
रीना ताईला ओळखत ना तुम्ही,,, का नाही?
रीना, कोणती रीना?
अ रे ना वाघाड्या बनवन बघा वाघाड्याची वाटत ती.
नाही मी नाही ओळखत तिला.
नाही का
नाही नाही, रीमा,, नाही रीमा का रीमा सांगता का तुम्ही,, हो हो ओळखते ना मगऽऽ म ह हा हा तुम्ही रीना म्हटला ना म्हणून म्हटऽऽ
हा,, बरोबर,, ते रीमाचा रीना येतऽऽ
होऽ का,, बोललं जात मग ते.
आ, ते पण सांगत होऽऽ त्या कि येऊन जा आमच्या येत मक्की खायला,, कारण कि त्यांनी पण मक्कीच टाकलेय
यायचा ना मग,, हहह
तेच ना,, माझंऽऽ पण हे कामाच चालू राहतं,, सुट्ट्या पणऽ कस सुट्या,, एक, दो, एक दिवस, दोन दिवस असंच भेटंऽऽ जास्त नाही भेटत ना म्हणून,,, मांगे आली होती मी इशाद्याला
असं का..
ते,,, कोण? काय नाय, उभे त्यांचंऽऽ धनवंती ताई,, हा धन्वंती ताई,, हा त्यांच्या च,, हांऽऽ त्यांच्याच इथं तर गेलीय मी फक्तऽ हो.
हा धनवंती सांगत होती मला,, अ ताई म्हणजे मॅडमांचीऽऽ बहीण आहे मी त्यांच्याशी पण बोलते,, ओळख झाली माझी, अस सांगऽऽ होती ती बरोबर.. हह
तेच ना, हह आम्ही दोन तीन वेळीच बोललोऽऽ
हा ऽऽसांगत होती ती, हम् हम्.
तेच ना आपण जाऊन पण आली मगं, घर पण बघून आली त्यांच.
होऽ का, आमच कसं खेड आहे ना इथंऽऽ
होऽऽ
हम्म,, शहाणा पुुढं य, आणि तुम्ही ना आमच्या गावातूनच गेले असेल.
हो का..
हो.. कोठ पांढरी मग शहानाच येत इकडून मंद्यानाहून निघालेस तिनना‌ तुम्ही.
हो.
हा मंदाना हुनवडगाव, आणि मग कोडपांढरी, आणि शहाणा येतो.
हो का मग वडगाव बाईकला होतास मग ते खोड पांढ इथे दही राहून गेलं.
हो ह
म्हणजे असं लक्षात नसेलऽऽ
हा आज शिबिर होत ना इथं मॅडम पण आले होते..
हो हो, शिबीर होतं. मुलांना काय औषध वगैरे दिले होते का
हो औषध वगैरे दिले,, ना स्तनदा, गरोदर, किशोरी, असं सगळ्या मुली आल्या आणि गरोदरर्मातऽऽ संदा आणि म्हणजे तीस तर चौरेचाळी वयोगटातील ट म्हणजे माणसं बाई ण आले होते त्यांना पण कोणाचे हातपाय दुखतात कोणाला काय येतं सगळं त्यांना पण दिलं
आणि एकाच गावात असं सगळेजण येतात का वेळा दुसऱ्या दुसऱ्या गावाचे पण येतात
नाही एक कसं आमच्या म्हणजे आमच्या पाड्याला होतं ना फक्त तर आमच्या पाळच्याचं लोक आला तिकडं हा हो नाही. बाहेरचे नाही दुसऱ्या गावाचे नव्हते
हम्म आणि असं तुमच्या गावाला केलं आणलंगेल दुसऱ्या गावाला मग कधी करता?
हो आता ठेवणार ना अजून ह् मॅडम हा रंजना मॅडम आणि ते मालेमा सर सोनाली मॅडम ते सांगत होते की आता वडगावला पण ठेवावं लागेल तर आता काय माहित ठेवणार ना असं?
तेच ना मग असं एक गाव झालं म्हणजे लगे दुसर
हा दुसऱ्या गावाला हा असं ह पाच सहा महिन्याने म्हणजे ठेवतातच ना शिबिर असं काय पण ह
हम्म
कलसेल कॅम्प असं ठेवतातच.
नाही चांगलंच असत ते पण,
आपल्या आरोग्यासाठी चांगलंच आहे हे पण कारण कि माझ, त्यांना येवढं का माहित नसतं मग जागृत कराय म्हणजे फार आता आमच्या बाएफ चा पण आता सी आर पी परत आशा एक मग घरी घरी जाऊन आम्ही त्यांना गृह भेट देऊन सगळं सांग हो ना तर आता म्हणजे बदल व्हायला लागलेत त्यांना काही काही म्हणजे माहित नसतं की नाही
तेच ना आणि असे मोठे डॉक्टर येतात डॉक्टर सल्ला देतात तर आता मग थोडासा फरक पडतो ना,
इतराचा पण सल्ला भेटतो ह्. आमच्या इकडचे सचिन डॉक्टर पण चांगले आहे ना ते येऊन जातात. हो
तुमच्यात अजून काही वेगळी भाजी वगैरे होते का
ह् म्हणजे?
म्हणजे तिकडची शेताची भाजी वेगळी जसं कि इथं शहरात भेटत नसेल ती,
हो असते ना आता पाऊस पडला ना तर निघणार ना ती भाजी ब काय काय म्हणतात तिला मला नाव पण नेत पण येते भाजी हो.
हम्म तेच ना ते खेडया गावामध्ये मस्त मस्त भाज्या राहता
आता पाऊस पडणार ना तेव्हा चिरीची भाजी असं माटल्याची भाजी असं भरपूर भाज्या भेटतात इकडं
तेच नाहीये पावसाच्याच भाज्या चांगल्या नि आणि तेव्हा स्वस्त असता.
घे ना
हा आता पहा मागे आता पावसाळ्याच निघणार ना तेव्हाच स्वस्त होणार
हो
हम्
हा काय मग अजून आई आहे का घरात
हो हायेना. तुम्ही पन फिरायला गेल्या होत्या का त्यांच्या सोबत ते गेले होते तेव्हा?
अं जडगावला का?
नाय नाय.
अं न्हाय न्हाय मी नाइ गेली मी नाइ गेली पण सोनाली मॅडम सांगते ना आई आहे मला वडील नाही आहे असं सांगत
हां नाई कडं फिरायला गेलेतेना मग भरप पूर बायांची भेट झाली होतीना.
हां हां.
हम्म हो आहे पण गेली हो ती आजी पण गेली हुती.
हं हां.
हम्म हं.
हम्म्.
चालेल मंग अजून बोलू हांना.
हो चालेल ठीके.
हं ठेवते.
हो.